हा येते का ऐकायला.
हा येतोय येतोय चांग क्लिअर येतोय आवाज.
हा बरं.
आता जावं पण केला होता फोन.
हा हा.
पाले ते आत्ता बोलते दुपारी जाया लागेल काय जॉबचा काय झालं हो सगळ्याचा राहिलं तर
अहो ते मेन मालक आहेत ना ते नाहीये तो रा आता दो थोडा वेळ थांबून परत येत्यात, एक तारखेला काहीतरी येणार आहे वाट
बर बर बर मग त्यांना पण बोलाविले म तिकडं.
मग जात्यात ते चार-पाच तास थांबाय सांगतात तेवढा तर दुपारपर्यंत.
हा हा.
हां.
बर ठीक आहे.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
चालतं.
आ हा.
उम्म हम्म चालते मग कन्याचे काही कॉलेज चाललय वाटतं.
हा होय आता परीक्षा आहे पुढच्या महिन्यात.
होय कसली एक्झाम म्हणे ओ
आता फायनल फायनल फायनल एक्झाम आहे ऑगस्ट ला.
बरं म्हणजे पहिल्या वर्षाचा.
पहिल्या वर्षाचे.
हा हा लगेच चालू होतं वाटथाम पण सुट्टी एक महिन्यावर देणार आहे वाटतं ना वय.
महिनाभर नाय दहा बारा दिवस आहे परत.
होय. पुन्हा लगेच दुसरं वर्ष चालू.
लगेच चालू सप्टेंबर ला.
हम्म किती दोन वर्ष आहेत का तीन वर्षाची?
तीन वर्षा.
तीन वय लय आहे की ना मग. म्हणजे आता जे आता जे पैशे भरले ते तीन वर्षाचे भरले का एक वर्षाचं?
एक वर्षाचं.
अरे बापरे! म अजून दो दोन वर्षाचे एवढे पैसे भरणार ना बी.
होय.
अरे बाप म व लय पैशे लागतील.
होय.
हा हा काय बघा तुम्हाली तर तुम्हाली तसंच झालंय अम बर. ठीक आहे मग त्याला काय होत खर्च चालत नाय वे. नाय
नाही
बरं.
होते कुणबीचा दाखला बघायचा हो कुणबीचा. तुमचा मिळतोय का बघा की कुंणबीचा.
आ आता कसं मी बघायचं कुठं बघायचं?
अहो तुमची वंशावळ तुमचं ती बघाय
हा कुख आ ते कसं बघायचं मला माहि काय ते तुझ्या अण्णासाहेबांना शा कळत नाही का सांग की भावाला.
तो कसा बगणार आपलं रेकॉर्ड?
अं करतंय की, त्याला सगळं माहित असते ग्रामपंचायती मधलं सगळं रेकॉर्ड.
त मुळापर्यंत आप पण जायला पाहिजे ना तिथं?
मग ग्रामपंचायतेचं रेकॉर्ड असते की सगळं.
ग्रामपंचायत आपण जायला पाहिजे, त्याला कशी देतील आपलं रेकॉर्ड?
आ तो ग्राम पंचायत मदे तलाठी होता की, ग्राम पंचायत मदे तलाठी होता की तवा.
तेव्हा होता. आत्ता निघाले ते कुणबीचं, तेव्हा नव्ह
आओ पन संगिटलेलं. नव्हतं.
तेव्हा, तेव्हा कसं आपली वंशावळ काढल्याशिवाय तो कसा बगल? वंशावळ काढायला लागते अगोदर.
बर आण काय बायल?
कुणबी कुणाचं हाय का बघायचं.
बर म तो जतला करायला.
तो दाखला काढायचा.
हा हा.
आपल्याला आपल्या ह्याच्यात कोण असेल तर ते आपल्याला चालते, म आपण आपल्याला लावू शकतोय. हे असं काना
ब्बर, मग ते काय करायचं? आप्पान क्काय सोलश याला कनेक्शनला जोडायचं
राजे राजेश्वरीला, हा, कडनेला हाआ
हा
करणीच्याआ ह्याल्ला येतंय की ते जोडायला.
हाहाहा पण ते कधी अकरा बारव झालं नव्हतं.
आता केलंय तर चालतंयच की.
होय.
हां
म तिला तिच्या दाखल्यावर पन तिला लान लावायचा, पंद्रा म्हणून.
आ पण ते तुमचं मिळालं पाहिजे ओ.
होओ.
तुमचं मिळाल्या शिवाय ते होऊ शकत नाही. माजं नाई चालत, वडलांचं जे असतं तेच लागतं.
ओलाय लागतंय व्हय?
हा वडलांचं लागतं.
बर, तुमचं त झालं का क्लिअर सगळं? मम
काय म्हैत नाई काय म्हैत नाई, आपल्याला काय म्हैत नायी. मी काय विचारलेलं नायी.
आ ते, ओरूनटलं प हे लागलंवतं की.
बघाला?
ओनो, हा ओनाटले ते ना लाव उसासे खरेय का ते?
आं?
ओरणाते ते पोराने आणलेते तेए? म माझ्या पोरानं, हो?
काय माहिती बाई काय काय केल्लेलंय? आपल्याला काय माहीत नाही.
आह्हीही हाए, लई वशावळ काढाय म्हंजे लई अवघडाय मला. हा आजून हो माहित नाही ते आजोबाची, पणजोबाची.
आजोबाचं नाव माहित हाय.
हां
पणजोबाचं त्या दिवशी माहित झालं.
हा
आता काय,
काढाय लाग त्याशिवाय मिळत नाही.
मग पजोबाच्या जरी रेकॉर्ड बोलत्यात ते तर त्याच्या तिथं असणार का नाही? पणजं का नाही
बघाय लागतंय हो. बघाय लागतंय, त्येचं त्याचा रेकॉर्ड काढाय लागतय शोधून. बरंच काय, काय, काय, काय हाय तेच्यात,
व्हय.
हां
आयला ते तर बघायला पाहिजे मग, बघूया. आ तुरट्या झाल्याशी आपण दोघं जायाचं बघायला, इकडे फिरायचं, तिकडं फिरायचं. एकदा ह्या कचेरीत, एकदा त्या कचेरीत, एकदा ह्या खोकटात, उद्या त्या खोकटात, हां.. तर काय फिरतच बसायच नुसतं इकडे चल, तिकडं चल आमची हीट, तुमचीट या बघीत बसायच. नुसतं मागं लागायचं आमची कागदपत्र पूर्ण करत राहायची.
हा
मग
आं
मगाशी त्या सातारकरला फोन केला होता, त्यो म्हणला मी कॉलेजला होतो तेव्हा गेलो होतो तिकडं, आप ण गेलो तिकडं. हा गुढे पाचगणीला कॉलेजची पोरं होते तेव्हा गेलतो तेजाबरोबर.
सातारकर कोण?
सातारचं पोरगं. हा आमच्या पावना नव्हं, आमच्या सा तारच्या मेव्हणीचं पोरगं. तिला फोन केला होता हो. इथं होती तेव्हाच जाऊन आलोय म्हणला, तिथली पोर होती तेव्हा त्यावेळेला आम्ही गेलोतो म्हणला.
व्हय.
हं.., त्याला विचारलं म्हणला तू हे बघितलीस का? ते तर म्हणला बघितलंय.
आता काय करतो कुणास ठाऊक, बघुया की,
हा, हा
आ त्याला म पुणकरीन आल्यावर म्हंटला येणार आहे, वा इकडं पुढच्या आठवड्यातच येणार हाय व्हय पुणेकरीनं?
अ काय माहिती बाई कधी ईत्या?
ह तू म्हणली होतीस की, परवा ती येणार आहे.
आता कधी येणार आहे, किती तारखेला येणार आहे, आपणाला काय माहित नाही.
हम्म
आता सुट्टीच्या बेता्यावर असेल.
ते कधी नृत्य पण असत.
का आपलं काय पुरप नाही, आलं तर आलं.
हम्म अच्छ ठीक आहे,
ग इकड येऊन पंधरा दिवस राहणार आहे वाटतो. मनती नवका.
नाही, नाही, नाही, एव कती दिवस कायरते. जॉब नाही आहे तिचां.
मग ती तरी पण सुट्ट म्हणत होते काढणार आहे. की आठ दहा दिवसाची
माहीत नाही, आपला ह आली तर येईल.
फोन पण चाल का, आ?
अ नाही, नाही झालेलं नाही. नाही.
नाही, प ण झाला. बर, मग इकडल्या त् या पतर पण चाल्या क नाही.
नाही, आता फोनच केलेले नाही. ते कोणा फोनच नाही केलेल कोणाला.
हा. अ थे पाघयच्या
फोन करायला वेळच नाही.
हम.
हा त्यामुळे प होय हो उद्या परिषद हाय. उद्या शिक्षण परिषद आहे.
होय. उद्या सकाळी आठ वाजता जाणार का? सात वाजता?
जायायचं सव्वासातला.
अन मग येनार मग
मावशींना सांगितले साडेनऊ नंतर या. साडे नऊ ला तर या म्हटलं.
हा हा हा.
सोडायला गेल्यावर घरात कोण नको का उद्या?
चालतंय सांनव ल उडून मला बरं झालं की मला साडेनऊ ला आल्यावर, कारण सोडून तंवर तिकून सडून आले की मग तिज् तू मला पण पुन्हा मला हला जायाय बर, बरं वारण्याला. मग लवकरच लवकर येतो मग.
हम्म. चालतंय की.
चलते का नाई?
होय हा. चालते की.
आठ पस्तीस, साठ पस्तीस.
आ?
अठचाळीस म्हणतोय झाल्यात. अठचाळीसशे सेकंड झाल्यात.
होय काय?
होय, आत्ता चाळीस सेकंड झाले.
बा..
म्हणजे... अजून मिनट तरी पाहिजे, कमीत -कमी.
होय... होय... हा
असं आहे. मग आप शेखावरड क जा आहे
दौ.. लांब बउ... बहू की... पुढच्या वर्षी शिवाय कुठ जाऊ शकत नाही आता आपण.
अग... पहिला माऊ शेगावच म्हण श
अ....
गजानन गण... गण... गण... गण... गण.. गणात गोते.
ह्म्म्म.... अजून पाच- सहा महिने कुठे शकत नाही. हम्म....
पाच -सहा महिने कुठ.. हा.. मार्च अखेर फेब्रुवारी मार्च अखेरीच की. मार्चच्या.. शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या तर पहिल्या आठवड्यात संपतय परिषा त्याची.
होय, मार्च मध्येच एप्रिल पण नाही.
होय... का नई मार्च... होय, मग लई दिस गुल करायली फ्रि मध्ये. जायाच बी याच फिरून, तोवर आता कुठ जाया नगत आणि काय नग पुन्हा ती आपण कुठ गेले की ती आणि पुन्हा तोंड काळ करत्या मगं. मग तिचा पण अभ्यास बुडतोय, शाळा बुडतीया, मग ती येते आपल्याबर. कसा आहेस?
आता झोपेतून उठलो की.
हम्म
आता काही नय. हो
चालेल.. चालेल.. चालेल ठीकय. ह
ह हॅलो! हॅलो! हॅलो!... हॅलो! हॅलो!